हॅलो
हॅलो
हॅलो हा ऐकायला येत काय हा येत चहा झाला होय होय झालं झालं
काय करताय
काय पाऊस आहे काय तिकडं
आहे की तिकडे
हो आज त कापासून सुरू आहे
हा आज पण नाही आमच्याकडे पण चालू आहे पाऊस
हम्
हम्म
आणि काय चाललंय
काय नाही माझं आता कॉलेजच्या ऍडमिशनचं बघायचं चाललंय
हा हा
होय
ट्रप वगैरेला होता काय नाही
फिरायला वगैरे नाही कुठे मग मामाकडे तेवढंच गेलेले
हा हा
तुम्ही कुठेला होता का नाही
आम्ही मुंबईला वगैरे जाऊन आलो
हा हा
मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर परत नरमन पॉइंट आणि सूट डुलू म्हणून ते हे आहे मोठं असं मॉल आहे तिथंच रेल्वे स्टेशन पण आहे तिथं हच मोठ आणि ते सुडल माल पण तीन मजले असं मोठा आहे मुंबईतले एकदम भव्य असं आहेत ते एक बघितलं
ह
इस्कॉन मंदिर
हा
बणालो आ्ही
हम्म
ते कसं लांब लांब असल्यामुळे काही जास्त बघणं होत नाही ना एक राणीची बाग हा राणीची बाग
हा
असं झालं बघण
आम्ही मागच्या वेळे गेलो तिरुपती बालाजीला या वेळेस काय जमलंच नाही जायला कुठं
हा हा तिरूचरपती बालाजीचं कसं काय काय आहे
तिकडें गेलं की इथून ना आपल्याला म्हणजे आम्ही इथून हातकलंगलेतून जाते ना मग इथून अकराला सकाळी ट्रेन आहे म्हण अकरा इथं अकराला ट्रेन ला बसलं कि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ला तिथं पोहोचते बावीस तास लागतात जायला मग इथून जायचं बावीस तास म तिथं सकाळी आठ ला ट्रेन पोचत्या मग तिथून रूम पाहिजे असेल तर मग खालून वरती ट्रॅव्हल परत बस करून जाय लागते
हो
हा ते नाहीतर मग वडापाच्या गाड्या असतात मग त्या गाड्याकडून जायचं मग तिथं जाऊन परत वरती गेले की मग रूम असतात भाड्यांन तिथं पण भरपूर नंबर असतात भाड्यांच्या रूमला
हम्म हमम
तिथं डिपॉझिट पाचशे रुपये भराय लागते पण तिथं रूम भाडं पन्नास रुपये हा पन्नास रुपये पर डे असते मग पाचशे रुपये व बर आहे रम पाणी गार पाणीची सोय आहे मोठ्या मोठ्या रूम आहेत भरपूर बघण्यास छान आहेत ना रूम पण तिथं स्वच्छता सगळे भरपूर असतात ज्यावेळेस डिपॉझ तिकडं कमीच हाय भाडं
हा हा
एका दिवसासाठी पन्नास रुपये असते तर मग एक एक जण कसं करतात रूम वर्क करत नाही डायरेक्ट जे जातात मग खालून डायरेक्ट वरती दर्शनाला जातात चालत
हा हा खरं रूम केलं तर कसं साहित्य साहित्य बसते ना हा असं होतंय
मग ते खालून जातात ना चालत त्यांना डायरेक्ट दर्शन असते म्हणजे थांबा लागत नाही रांगेतेत जे रूम करून राहतात ते नाही त्यांना मग दर्शन ला खूप वेळ लागते एक दिवस जाते दर्शनला
हम्म हम
त्यांच कस आहे म्हणजे आम्ही तर कसं करतोय रात्री आठ ला जेवण वगैरे बाहेर पडतोय परत मग आठला तिथे जेवण वगैरे असते प्रत्येक स्टॉपलाच जेवण आहे जेवणाच पण पैसे नाही तिथ जेवण सगळीक फ्री असत तेथ म्हणजे असं तिकडचं भागाचं जेवण नसते भात डाळ परत रसम असे जेवण असते
हा हा
तिं जेवण मग तिथून आठ ला पर्यंतच असं मोठ मोठ हॉल आहे त्या हॉलमध्येध्ये अस बसत एका खोलीत कोंडतात बाहेरन कुलूप लावतात मग तिथं अर्धा ता असा अर्धा अर्धा तास करत रूम मध्ये नेत नाही असं परत दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर येतो आपल्या दर्शनाला बारा वाजते दू दर्शन व्हायला आपलं
होय
भरपूर गर्दी असत त्यामुळं का नाही थांबून ठेवतात
हा रूम मध्येच हे कर्त्यात होय
व अशे मोठ्या मोठे एकदम हॉल असतात आप लग्नाचे कसेे हॉल आहेत का नाही तसे हॉल असतात मग तिथं वॉशरूम पूर्ण मसाला असत तर त्यांचं खाणंपिणं असते सकाळी चहा चहा कसते नाश्ता असते कॉफी असत परत दुपारी जेवण असतं परत संध्याकाळी हा नाश्ता येतोय होय अजून मधून तिथंच आहेत होय त्यांच सगळं दर्शनाला गेले की सगं त्यांच त्या हॉलमध्ये सगं आहे बाथरूम वगैरे सगळा ते रात्रभर तिथं बसवतात ना
हा हम
त्यामुळेग ते तसं तिथं सगळी सोयी जाग्याला सगळ येते भरपूर असते मग तिथून द वगैरे झाले की नाही परतल्या फिरायच तर फिर शकते मार्केट वगरे म तिथून मग गोल्डन टेमप व खूप मोठं मार्केट आहे
हा हा
प्रचंड प्रमाणाच्या जेवढं फिराल ना तुम् बालाजी मध्ये तेवढं बघण्यासारखं
होय हा
कचरा तुम्हाला रस्त्यावर दिसणार सुद्धा नाही एवढा एक कचरा एवढे पानसद्धा दिसत नाही एवढे माणसं झाडू मारत असतात तिथं
हो
होय साफ करणार आहे का साफ कोणार कर्मचारी भरपूर आहेत तिथं गोल्डन टेम्पल बघण्यासारखा आहे परत पद्म ते पद्मावतीचं मंदिर आहे परत जिथं बालाचं लग्न झालेलं ते आहे बघण्यासारखं
हा म्हणजे एकदा गेलं की तिथं सगळ बघूनच असं यायचं राहून एक दोन तीन दिवस
दोन तीन दिवस सत आपल्याला जायलाच एक दिव बावीस तास म्हणजे एक दिवस जातोय जायला एक दिवस यायला एक दिवस दर्शनाला एक दिवस जातो मग तिथनं बाकीच म्हणले की चार पाच दिवस तरी सुट्टी काढून जायलाच पाहिजे
हा दिवसाचं काढाय लागेल ते
हो पाच सहा दिवसाच काढा लागते
हा
तिथं खाण्यापिण्याची एवढी काही हे नाही फक्त तिथं जरा जेवण आहे नाही असते एवढ्या दिवशी असते
हा हा
ते बालाजी देवाला ते चालत नाही ना आलेलं असून चालत ते तर आलेलं अस ना तर काही सुद्धा प रत नाही
मिळत नाही हा हा
त्या लोकांना आलेलं असून म्हणजे काय हेच माहत नसते
होय म्हणजे त्यानी कधी ते वापरलेलंच नाही ना
हा ते देवाला चालत नाही त्यामुळे त्यांच्या इथ वापरतच नाही
वापरत नाहीत हा
बाकीच जेवण वगैरे अस तिकड भाकरी विकरी असलं काही नाही फक्त भात आणि रसम ताक असते ते का हम्म होय जेवढं खाशलं तेवढं जेवण असत भरपूर आणि असं हे च्या वाणी वाढत नाही. अ म्हणजे आपल्या इथं कसं जरा कचवतात जेवायला वागल तसं अजिबात काय नसते.
हा हा
जेवढं वाढचल तेवढं खातात लही भरपूर जेवण करतात. आणि केळीच्या पानावर जेवण ना असं दुसरं कशा नाही. मोठ्या अस टेबल बांधलेले असतात कोणा कोणाला जायच. जाऊन बसायला तरी वाढतात टेबल वर आणि टेबलावर केळीचे पान हातरलेले असतात.
हा हा
केळीच्या पानावर जेवायचं.
हो
तिकडं पद्धतच आहे तशी.
हा हा एवढं केळीच्या पानाची व्यवस्था करणं म्हणजे साधी गोष्ट आहे काय.
नाही म्हणला तरी एका पेटाला त्या एका हॉलमध्ये नाही नाही म्हणला तर हजारभूर माणसं बसतात जेवायला.
हा हा एवढं मोठं असते.
हो एवढं मोठा हॉल असत एक जेव्हायला. तरी नाही नाही म्हटलं तरी दर्शनाला जायला आट गेट हाईत. खूप मोठं मंदिर आहे ते बालाजीचं.
हम् हम. आणि मग ते एकदा बालाजी केलं की खरं बाकीचं काय होत नाही आहे की नाही तिथं एवढं तिथंच वेळच लागतोय त्यामुळ. हॅलो. हॅलो.